हॅलो.
बोल की.
आवाज येतोय काय?
हा हा यालाय.
हा काय करालायेस.
काय नाही ब बसलेले काम सगळी आवरलेत.
हा जरा वेगळा आवाज या लागलाय म्हणून म्हटलं जरा शांत वातावरणात जातेस काय.
हा थांब एक मिनिट.
हा बोल.
हम्म काय मग बेंदाराची काय काय तयारी केलाय बेंदूर आलाय आता.
बेंद्राची तयारी आमच्यात तरी काय असं बैल वगैरे तेन काय नाही. त्यामुळे रंगवायचे तर काही प्रश्नच येत नाही ते रंगवतात ना बैलासनी ते.
होय होय आमच्यात पण का नी येत. सोड पण आमच्यात हे करतोय ना आम्ही घर वगैरे सगळं साफ करून सगळं ते मोठं हांतरून वगैरे अस ते धुऊन घर झाडून वगैरे काढतोय तुम्ही काढत नाही.
होय काढलय सगळं आमच ते झालेय बग कालच पूर्ण झालं सगळ.
हा हा आमचं पण ते असते म्हणूनच म्हटलं तुम्ही काय
होय नाही असतय कालच सगळ झाडून वगैरे ते झालं मोठं अंथरुण पण सगळे धुऊून झाले पर
हा.
ते तु येत नाहीस काय ते घराला, ते पांढर क हे लावायला. कलर हा. ते ते पण ते होय, काल आलते.
आमच्या इकडे काय आले नाहीयेत अजून, बघूया आज येतील.
हुं. आज नाहीतर, उद्या येतील बग.
हा मग तुम्ही ते हे मग हे देत असतील की, तुमच्यात ते कुंभार लोक कस ते छोटे छोटे मातीचे बैल देतात ते. हा हा. कारण घरी बैल नस ल्यामुळे, मग पूजायचं म्हटल्यानंतर, तेच पुजायला लागणार ना.
होय ते त्याच दिवशी देतात की, सकाळी येऊन बेंद्राच्या
होय बेंदोर असतोय् त्या दिवशी सकाळी येऊन देतात. पोळ्यांचा वगैरे स्वयं पाक करून.
ह होय आता ह्या वेळेला काय गड बड होणार हाय सोड सगळी, ते वटपौर्णिमा पन आलिया ना?
होय होय दोन्ही एकाच दिवशी आले. बेंदूर पण आणि वटपौर्णिमा पण
हा.
म्हणजे आलं नसत सोड तस आपल्या इकड कसं? आपण इकडच आपण कर्नाटकी बेंदूर करतोय ना, आपल्या इकडे. इकडच्या भागात आपण पण, बाकीच्या महाराष्ट्रात सगळे महाराष्ट्र बेंदूर करतात, त्यामुळं त्यांच म्हणजे जे लोक करतात, त्यांच इतकं होणार नाही ते. कि दोन्ही बी एकाच दिवशी, पण आपण कर्नाटकी तेच की म्हणजे इकड आपण कर्नाटक साईड ला लागलो ना थोडा आपला एरिया इकडचा.
व्हय.
त्यामुळे आपण करतोय तो कर्नाटकी बेंदूर आणि ते वट पौर्णिमा दोन् एकाच दिवशी, मग त्या दिवशी आता आपली मम्मी लोकांचा उपवास असतोय.
तेच कि, त्या दिवशी म काय खाणार नाहीत काय नाही असं. होय ना, त्यांची पण गडबड असत्या आणि ते पुजायला तेन जातात.
होय आज मी, मग त्या दिवशी आता तुम्ही कसं मग संध्याकाळी पोळ्यांचा स्वयंपाक करणार की संध्याकाळी?
संध्याकाळी म्हणजे खरं सकाळी तर देवाला नैवेद्य दाखवायलाच पाहिजे ना गोड काय तर
होय मग आमच्यात पण आम्ही आता तसच. होय म आमच्यात पण आम्ही तसंच. करणार ए ह्यावेळी कि, सकाळी आता दिवसभर मम्मीचा उपवास असणार आणि तर मग बेंदुर अस ल्यामुळ सण पण करायला लागणार, त्यामुळे पोळ्या करणार आम्ही शक्य
हा. हॅलो. हॅलो. हॅलो. हा झाल का नाही? हा.